हॅलो हम बोला?
चार्जिंग कितीहाय?
पंचे
ब्यांएशी.
हाव
म लाईट इत्या नवं घरला?
सहज पाइर
म्हणून तू फोन लावल्यास व्हय आता.
म्हणजे
चार्जिंग संपणार म्हणून यावर फोन लावल्या असे.
नाही. चार्जिंग सगळे जणांचा फोन लावायचा का प्रश्न हाय.
काळा ब्रेसलेट.
मग
मग क
साधा कॉल लावू शकतो तुला. फोन ठेवा. नाही तेजरा चार्जिंग वाचते माझी. नेट बंद राहत.
मम्मा ते सगायलोय.
म
म काय?
इथलं पण कॉल येतात. बोलून पण होत म्हणून केलं ना इथ मग मी विचारा म कुणासगत बोलत बसलास म्हणुन इथ
मम्मी विचारल.
विचारते ना कोणासंगत बोलायला.
म्हणजे काय कारण सांगणार. समोर कोण आहे विचारणार ना.
नाही कारण आपण मैत्रिणींनाच फोन करतो. माहीत आहे ना.
हम्म हम्म हम्म
हम्म डॉक्टरन रेस्ट करा म्हणल.
कोणाला.
मला.
तुला काय झालं.
सकाळी उठल्यावर अ अं ताकद नसल्यागत होतय. सपल्यागत होतय. झोप होत नाही म्हणल झोपतील न सात तास ते आठ तास तरी झोपते मन त्यांन टॉनिक लिहुन दिलाय. ते हांगरी सिरप असते बघ
ते दीवुन दिलं ते घेतलंय.
हम्म
काय सांगितलं मग
हं झोप जास्त घे. दिवसाची झोप असं नाही म्हणजे असं दिवसा झोप करायचं आणि रात्री मग अथळ झोप लागते म्हणे त्यासनी. डोक‌ जाम राहतय दिवसभर. भुका लागायचं वेली हंगरीना झोप येत म्हन गडद.
दोन टाईम सांगितलं असेल न घ्यायला.
तीन टाइम सांगालतील ती मॅडम म दोन टाईमच करणार आहे मी
कशाला पण सांगितलं ना
हा
कसा येतो अशक्तपणा
काय नाही झोपमुळेच अस असं म्हणला माह्यासाठी म्हणल म्हणलो अंग वाढीच काहीतरी लिहून द्या मध्येेला लि झोप बी लागते भुखा बी लागत्यात जेवलीस
हम
का
ला
आणि आभ्यान छप्पन कॉल पन्नास कॉल केलाय काय
हम्
आणि त्याला फक्त एकोण पन्नास रुपये देणार मला प्रोसेसिंग ला पडले.
काय माहिती ग्रुपला टाकलाय ना मला णववा म्हणलं बोलायच असते म्हणलं काहीत त्यावर पन्नास से पन्नास कॉलो वाया.
नुसत कॉल करून ठवला त दहा दहा मिनटं
हा
काय बोललास मी
हाच
म्हं एवढी खळाली म्हंली त्यामुळे मग किती मिनिटे झाले.
पाच मिनिट झालं असत तो बाबा स्पीकरवर उभे पडत नाही. त्या म्हले टास्क सबमिट का होत नाहीये म्हणजे सगळे सबमिट केलेले टास्क ऑरेंज आणि पेंडीग दाखवत आहेत अस. का हा काय हा माझ्यात सेव नंबर तुझा म्हणून दिसल मला हायलाइट झाला.
त्यावे त भक्तीच वगैरे बोलला असेल मला वाटते. हम्म
जरी काय
जॉब तेथड फोन लावयला पाहिजे प्रृथ्वीने फोन लावू म्हटलं
ते र तू पाटोल नाहीस का.
जाऊन म्हणून सांगला बुग घेऊन आला तरी जाऊन.
जाऊ वाटणारे लांब यती आणि परत होऊन पावसाळ्यात या जायचं अवघड.
पेमेंट चांगला असे तर तुला काय प्रॉब्लेम नाही जा एवढ्या ला जायला.
हम् हम
तुला हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे कस दोन्ही पण मिळेल.
काय गोन्नी पण काय मी काय मागितली दोन्ही एकच म्हनवले मग
तुला जवळ पण पाहिजे पेमेंट पण जास्त पाहिजे.
इथेच लाईन कायतरी कराव म्हणाव लागल.
मथ लाईन करून करून किती होणार आहे तुला दहा दहा हजार त्याच्यापेक्षा जास्त तिथं असलं तर काय प्रॉब्लेम झाला. गाडी दर कमी असेल. असू शकते.
शक्यच नाही सुरुवाती तर साथ देत दोन्ही
म तुला मला कन्फर्म माहिती नाही आहे. फोन करून विचार केला तिथ जाऊन भेटून विचार चौकशी करून घ सांगितलं.
हला वाला पतला
भेटून विचारू न
अरे त असायला तर पाहि येत की काय भेटू
असत्या असत्यात ती कायम असत भक्ती रात्री आठ वाजता गेली त तरी होती त अजून त तिथ ऑफिस मध्ये
हम्म हम
बायकांसाठीच फिक्स टायमिंग आहे कारण बायकांना घरातली कामं करून याेत अस त्यामु अकरा ते सहा का चार कात्री ह बाकीचा ना आपला खेळनस म्हणून तुला सांगितलं मग आमच्यासाठी विचारल ती भक्ती
हा
ते म्हणले चार ते पाच महिने असं म घेत नाही कारण ट्रेनिंग द्यायला लागते पहिले चार महिन्याने आम्ही ट्रेनिंगचे पण पैसे तुम्हाला देत आणि मग त्याच आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार आ्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार असती एक वर्ष त्यात ना त्यांनी प्लेसमेंट पण लोन देतात लागलं तर लागलं ना ह
अस रिप्लेसमेंट
जॉब प्लेसमेंन
मग आता इथे जॉब लागाला इथ कुठे लागणार
त्यांुमच्या कंपन्यांसग कुठे टाय का आहे तिथं लागणार
त्यांच्याच कंपनीत रय
त्यांच्या ह त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत ज्या कंपन्या टायप मध्ये आहेत
हम् हम
म्हणून तुला सांगलं ना चौकशी करण नको तेव्हा इतर सगळीकडे फिरणार नाही असं काात्र महत्त्वाच्या गोष्टीला तर जाण स कश करारा हला
हम
हम
हा
हम्म एक वर्ष म्हणजे का तुला कमी वाटते का
का मंगश
एक वर्ष म्हणजे तुला कोमी वाटत
चार महिने ते आतच जाणार मग कमीच की
ते वर्षां पुढच तू एमसी ऍडमिशन एमसीलची कॉलेज ऑगस्ट मध्ये चालत. ह. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये
मग इथ जर एकदा मी आता जर सोडलो या हॉस्पिटलच परत मला कधी जाता येणार नाही जाणारच नाही सोोल चांगाले.
सोड म्हणत नाहीे मी त्याला चौकशी करून या व्यवस्थित वाटलं तर सोड.
होम.
आणि टायमिंग फ्लेक्सिबल आहे म्हणल्यावर तुझ्या टायमानुसार तू दन सहापर्यंत कसला येऊ शकतोस टायमिंग आहे.
हम् हम.
बघ म फक्त सांगा मी तुला कटलं तर जा.
हा. दहा मिनटं झालं यावर पूर्ण
कतोय की बारा घंटांना कॉल करू.
का करू.
बारा मिनिटांना आटून रेिकॉर्ड होतो.
हम्म. हा हम् हम्. बघू कायते. हा मावस्या म्हणाले या. तुला सांगू का करायला हव ख करायला लावली त मी जरी झालो.
अरय ना हय सळ साध्यतेक हह.
मग झालासारख होत.
ते च झाल तर तिके पगार वाढवायला हे करणार रे.
होे.
पगार एढा दे येणार असणार.
ते कायत.
तो होतो आहे बघा आता
हम.
कठतरा